हॅलो.
हा आवाज येतोय न.
हा येतो येतोय, माझा येतोय?
येतोय येतोय. ह तसं आम तस आमच्या क्लासमध्ये ना, रोज असलेच टॉपिक असत्यात. तसं सांगाय झालं तर, त्या दिवशीचा टॉपिक होता की वयाच्या अठराव्या वर्षानंतर मुलांनी आईवडिलांच्या पैशावरती डिपेंड राहिलं पायजे की नाय, अणि का राहाववं तर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत का राहावे का न्हाई राहावं. असं बरच टॉपिक राहत्यात.
बरोबर हा, म्हणजे हा टॉपिक चांगलाय जसं की आता तुम्ही म्हटला ना वयाचा आठ् अठराव्या वर्षानंतर डिपेंड राहावं की नाही राहावं आता आता हे आता आपल्या देशामध्येच असं आहे की, एखादी व्यक्ती आता आपण बघतोय कि अं म्हणजे चौतीस पस्तीस वर्षापर्यंत अलीकडचे मुले मुली लग्न करत नईयेत. अन् एकेकाला तर, जॉब पण नसतोय किंवा बिझनेस ही नसतोय पण त्यांच्या आईवडील कष् त करून त्यांना सांभाळत असतात पण इतर देशात जस की मी आता वेब सिरीज वगैर, आपण कोरियाचे वगैरे ड्रमा वगैरे बघ एना त त्यामध्ये असं असतं की वयाच्या अठराव्या किंवा सोळाव्या वर्षी
सोळाव्याच वर्षी.
हा, ती व्यक्ती स्वतः बाहेर पडते म्हणजे तिला तिचं घर घेऊन दिलं जाते पॅरेंटसनी किंवा स्वतः खरेदी करते, म एखाद्या कॅफेम ते, एखाद्या बुक स्टोर मध्ये ती स्वतः कमवून, स्वतः अ म्हणजे अ खायचं प्यायचं हे त्या व्यक्तीकडे बघायचं असते. पण आपल्या भारत देशामध्ये असं आहे की अ त्या व्यक्तीला आपण म्हणजे एखाद्या व्यक् तिला आपण मरूपर्यंत तिचे आई वडील सांभाळू शकता. म यावर तुम्हाला काय वाटतंय? आपल्या ह्या देशातलं बरोबराय काय बाहेरच्या देशात
न्हाय, न्हाय, तसं बघाय गेलं तर बाहेरच्या देशाचा तुम्ही विचार करा ना जर तुम्ही वयाच्या अठराव वर्ष झालं तरी शिक्षण घेताय बरोबर, शिक्षण तुमचंच वयाच् एक साधारणपणे तीन चार वर्षाची डिग्री तुमच्या वयाच्या बावीसाव्या वर्षी, तेवीसाव्या वर्षी संपत्या.
बरोबर हां.
आणि तुम्ही ते वयाच्या तेविसाव्या नंतर, ते डिग्री घेऊन परत बाहेर जाताय आणि जॉब कराय जाताय सोड त तुमचा वयाच्या चोवीसाव्या वर्षी येतय आण चोवीसाव्या वर्ष नंतर तुम्ही चालू केल्यानंतर, पंचवीस, सव्विस, सत्तावीस, तीन वर्ष गेल्यानंतर तर झालं तुमचं आणि लग्नाचं वय, तोपर्यंत एवढी स्टबिलिटी पण येत नाही ना आणि एखाद्याला जर नवीन काई निर्णय घ्यायचाय आयुष्यात, वेगळं करायचांय, धडपड करायचंय, तर ते पण होत नाईय ना. जर तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षा अगोदर बाहेर पडला छोटे मोठे जॉब कराय- लग्न करायला लागला, स्वतःचा खर्च भागवायला लागला. तर तुम्हाला पैशाची किंमत कळतेया की आपण जि रोज खात य किंवा छोट्या मोठ्या एक्सपिरयन्स करतोय रोजच्या दिवसातल.
हा हा.
तेव्हा आपल्याला स्वतःचा खर्च आहे चांगल दिसण्यासाठी खरेदी म्हना इकडच तिकडच जरी साधं मोबाईलचं कवर आवडलं तरी घेनार हे पैसे आपल्याला आई वडिलांच्याकडे मिळत आलेत हो आत्तापर्यंत. तुम्ही जव्हा तिच सोळाव्या वर्षानंतर करताय कराय जाताय तुम्हाला पैशाची किंमत कळते आणि हळूहळू थोडं थोडं का हो एक्पिरियनस होते की. लोक कसे असतात, मार्केट कसं असतंय आपल्याला गु गोष्ट- ते विकल्या कशा जातात लोकांचं साधारणपणे कंजूमर भीवेयर काय? बराच फरक पडतोय ना. आणि जव्हा तुम्ही अस दोन तीन वर्ष जॉब करताय तुम्हाला कळत जातय मार्ग मिळत जातय आपल्याला पैसा हा खुप मोठा विषय आणि आपल्याला मिळवला पाहिजे आणि आपल्या इंडियात काय होत ते आई चाललंय मिळतंय बसायचं. आणि असाच वेळ निघून चाललाय हो त्यापेक्षा लोकांना तिथ कळतय की आपण कायतरी हा. मार्केटमध्ये प्रॉब्लेम ह्याच्यावर सोल्यूशन काढून आपण नवीन स्टार्टअप चालू केला पाहिजे. काहीतरी बघितलं पाहिजे केलं पाहिजे सुरू केलं पाहिजे.
बरोबर हाय. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम आपली एवढी व्हस्ट आहे की व्हस्ट म्हणायला गे म्हणण्या पेक्षा म्हणजे बघा ना ती तीन चार वर्षाची डिग्री. परत त्याच्यान म्हणजे बॅचलर मग परत आणि मास्टर करा. मास्टर केल्यानंतर आणि तुम्हाला एखादा कोर्स कोणता आवडला त्या रिलेट. म्हणजे आता प्रत्येक कंपनीमध्ये गेला पण मोठमोठ्या तर त्यांना स्किल्स आता म्हणजे डेव्हलप होत चालत ना आता अपडेड होत चाल मग त्या स्किल्स- आपण घ्यायसाठी एखादा कोर्स करतो मग त्यामध्ये परत एक वर्ष जातय मग आपलं हे तिथच जातं ना चोवीस पंचवीस ला मग. मुलगा असला तर त्याला पुढं शिकू देतात किंवा जॉब करू देतात मग प्रत्येक मुलगीचं म्हणजे कुटुंबामध्ये असं अस नाही की बाबा आता इतकं वय झालंय तर मग तिच्या लग्नाचं वगैरे बघायला चालू करतात. मग इतकं शिकलं आपण एखादी मास्टर डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर ते एखादा कोर्स केला मग म्हणतात च सासरची शिकवतील वगैरे पण हे पॉसिबल नसते फक्त म्हणण्यापुरतंच असते असं मला वाटत कारण आपण तिथ जाऊन ते शिकलेलं परत ते जॉब करणं आणि घरातलं सांभाळणं हे एखाद्या
नाही नाही एका एका स्त्री साठी मला विचारशीलील जर मी पण बघतोय ना. याच्या अगोदर आमच्या क्लासमध्ये हा टॉपिक झालाय, शिक्षण मुली ज सगळ्यात महत्वाच टॉपिक होत की लग्न वगैरे आजकाल होत नाही झालं तरी. बर्थ रेट आपला जो खाली आला इंडियाचा ह्याच्या सगळ्यात मेन कारण आहे की तुम्ही विचार करा ना एक काळ असा होता की मुलींना शिकून दिलं जात नव्हत एक काळ असला की मुलींना एक सातवीपर्यंत शिक्षण अलाव केलय त्याच्यानंतरचा काळ आला की नाही नाही मुलेत मुलींना शिकवलं पाहिजे म्हणून नंतर दहावीपर्यंत शिकवाय लागले. त्याच्यानंतर थोडा काळ असा आला की बारावी पर्यंत शिकवायचे परत लग्न लावून द्यायच आणि त्याच्यानंतर असं हा लगी आईवडलांना पाहिजे की मुली शिकल्या पाहिजव म्हणून त्यांनी बारावी नंतर एज्युकेशन द्याय लागल. पण तुमचं शिक्षण की ते लग्न लावून टाकायचे आणि घरी थांबायचं असं विषय लागल की. ज्या मुलींना अकरावी बारावी पर्यंत बाहेरच जग बघितले. त्यांनी डिग्री मध्ये बाहेरच जग बघितलंय काय आहे काय नाही. आणि त्यांना तुम्ही परत लग्न लावून घरी बसवून ठेवता म्हण त्यांची मानसिक सगळ्या राहणार ना मी एवढा शिकलो मी एवढा केलंय आणि एवढ सगळं करून मी घरातच आहे त्यामुळे मानसिकता वगैरे होते ना. ऑपरेशन मध्ये जातयना ज्यांनी बघितलं त्यांनी. याच्यानंतर असं कळालं की मुलींना कळाले की नाही मी शिकलेली आहे कुठेतरी कुठे पुढे जाऊन उभा. केलं पाहिजे मी एवढा साठी एवढं सगळं केलं नाही. म्हणून आई वडील री वगैरे करून दाय लागलेत, मुली बाहेर पडल्यात चालेल ते ठीक आहे घ- पण तुम्ही विचार करा की, तुम्ही वया त चोवीस वर्षां ला जॉब लागताय. चोवीस पंचवीस सव्वीस केव्हा अजून एखाददी वर्ष आहे. जॉब करताय की सत्तावीसाळी वर्ष लग्न होते इकडे तिकडे वर्ष. नवीन आहे कळत असस्तपर्यंत इकडं तिकडं तिकड कळत ओळखस्तपर्यंत एक दोन वर्ष गेलं की. झालं परत तुमचा तिथं आयुष्याचा प्रवास थांगतोय कारण मुलं बाळ सुर होतात ना.
बरोबर आहे होय होय.
एका मुलीने जेवढा आयुष्यात स्ट्रगल केलं शिकले तिथपर्यंत कसं तरी. जॉब कंपनीत गेल्या, जॉब साठी उभा राहिल्या, पोझिशन तयार केल्या. तोवर पोजिशन सोडायलाग त्याना नांव. आणि परत एकदा ते संपर्क तुटत की तुटला परत तुम्ही तीन चार वर्षालापर्यत, तर कधी येईल तोपर्यंत जग पुढं गेलेला असतं माग पडते बाकीच्या गोष्टी. शेवटी सगळ्यात मोठा ड्रॉबॅक पण आहे आता म्हणजे आत्ताच्या काळात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेच महत्त्वाचं कारण आहे. म्हणून मुलीला लग्न नाही घेणार मुली ना घेणार मण कुठेतरी नाही म्हणायला लागली. आणि. त्यामुळें बर पण खाली यायलागय यांच्यावर आमचं डिस्कशन झालं ऑलरेडी क्लास मध्ये.
हा हा बरोबर आहे बर्थ रेट कमी आल्या आणि मुली आता खरंच लग्नाला नाही म्हणा लागल्यात कारण हे जे तुम्ही बोलला ना कि मला म्हणजे मला हे पटलं खरंच की आपण म्हणजे त्या. पूर्ण वरच्या पायरीपर्यंत जातोय आणि मग ते मुलाबाळांचा विचार होेतो त्यानंतर आपण खाली येतोय. मग परत तो जिना उभा करायला खूप वेळ लागते मुलींना मग ते, त्यावेळी ते सगळं लहान मुलांसाठी तिच्या फॅमिलीसाठी त सगळं सोडतात त्या टाइमला. पण एखादा मुलग्याच तसं नसतय ना की तो बाबा जॉब करतोय हे ती मग. ती पोझिशन आहे ती वाढत वगैरे जाते त्या काही तिथं म्हणजे सॅक्रीिफाईस करायला लागत.
म्हणून म्हणलं ना, एका स्त्रीसाठी तो सगळ्यात मोठा ड्रॉप आहे पण त जर ती. कॉर्पोरेट मध्ये उत्तर दे किंवा बाहेर जाऊन तिला पुढं जायचं आहे. तर जर तिला जॉब करायचा नाय गोष्टी वेगळी आहे पण सगळ्यात मोठा ड्रॉप बॅक तसेच पडतंय ना.
होय बरोबर आहे बरोबर आहे. मी पण म्हणजे बघितलंय भरपूर जणींना की त्या जातात लास्ट स्टेज. पर्यंत आणि करतात सगळं आय क्यु वगैरे केलेलं असतं. आणि पोस्ट वगैरे त्यांचं प्रमोशन होणार असतं पण त्यावेळी तिथं मुला बाळांचा. हो फॅमिलीचा विचार येतो सगळा आणि त्या. तेला मग तिला हे सगळं सोडावं लागतं आणि मग परत ती विचार करते की बाबा. आता एक दोन तीन वर्ष गेले, आहेत मग इतक्यामध्ये एक भरपूर अपडेट झाला असणार आहे आता. परत तिला ते चालू करायला एकच करू शकतात जर तिला शक्य असेल तर. कारण आपण म्हणजे असं म्हणत नाही की. सगळ्यांचं मुली वीक असतात हे तेे पण तशी सिच्युएशन जर नसेल तर ती, पुढं काय मॅनेज करू शकणार नाही असं मला वाटतंय.
सगळ्यात होय की पण तुम्ही कधी हा विचार केलाय का. कि. म्हणजे ज्या आत्ताच्या काळातल झालं तुमच तुम्ही जॉब करताय बाहेर पडलाय म्हणून. ज्या मुलींनी बारावी केल्या, ज्या मुलींनी डिग्री च शिक्षण घेतलय, लग्न झालेत न घरी बसलेत त्यांनी काय करायचं त्या आजोबाजु मुली बघतायत कि त्या बाहेर पडतायत शिकतायत जात्यात किंवा जॉब वगैरे करतेत्या आम्ही शिकलोय पण आम्ही काय करतोय आम्ही घरात बसूनय. तर तुम्हाला माहीत नाही की या डिप्रेशन डिप्रेशनचं प्रमाण खूप गेलंय.
हा म्हणजे आता मी बघितलंय काय की जॉबच्या संध्या इतक्या म्हणजे कंपनी आहेत कन्स्ट्रक्शन्स वगैरे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे कंपनीसाठी सगळं चालूय. पण जॉबच कुठे मिळत नाहीत म्हणजे आपण एवढे एज्युकेटेड लोक आहे आता मी बॅचलर घेतलेय तुम्ही मास् घ्या पण जॉब साठी एखाद्या व्यक्तीला किती तडपडायला लागतय किती आपण हे म्हणजे. किती हे करतो ते किती ट्राय करतो पण भेटत नाही मग त्यामुळे आपल्याला काय होतंय की बाबा आपण इतकं शिक माझी पण मेंटॅलिटी मध्ये तशी झाली होती. कि बाबा आपण बॅचलर केलोय मास्टर करणार होतो आणि आपण एवढं शिकलोय. तर तरी आपल्याला जॉब नाही आहे मग त्यामुळे ते डिप्रेशनचं प्रमाणढ वाढत चालय असं मला वाटतय.
अ हो तेच काता आमच्या बाबतीत काय झालं आता मी तुम्हाला म्हणत की हे बे करतो रेग्यलर करत. मग घरी आहे म्हणून मी जॉब साठी अप्लाय करते नाही आणि एक्सपिरियन्स पडेल म्हणून. मी जवजवळ आपर्यंत चौऱ्यातर ठिकाणी अप्लाय केलं मला फक्त चार कॉल आ त्या चार कॉल मध्ये पण मी सिलेक्ट नाही झाले.
हा होते तसं आणि आता एखाद्या व्यक्ती सिलेक्ट नाही झाला म्हणून पण आपल्याला म्हणजे त्यावेळी आप पण थोडासा मूड ऑफ होण काहीतरी मूड आपलं स्विंग होणं. हे सगळं चालू असते पण ह्या सिचुएशन वर आपण मात करून पुढं काहीतरी करायला पाहिजे ना की एखादा म्हणजे नकार आपल्याला पूर्ण आपली लाईफ चेंज करू शकत नाही. कारण मता आपण इतकं. केलंय आता तुम्ही तर बी एस सी अग्री केला आहे एम ए आणि तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स. णे का का स्कल्स तुम्ही आता डेव्हलप करतायम अपडेट करतायग सगळ्या उपयोग एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी होईल हा पॉझिटिव्ह. विचार करून तुम्ही ज माणझे पाऊून उचललात आणि प्रत्येकाने अस विचार केला तर म्हणजे डिप्रेशनचं प्रमाण जे काही आहे त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असं मला वाटतं.
होय गे तुम्हाला वाटते बरोबर आहे पण तुम्ही एकदा विचार करा की तुम्ही असं म्हणलंय. ठीक आहे पण माणसाच तस मुलं झाले ना माणूस आता शिकलाय स्किलस डेव्हलप करते पण पूर्ववेेगळ्या ठिकाणी काम करते आता.
ठीक आहे ठीक आहे दहा मिनिट झाला तुम्ही करा कॉल बोलूया आपण त्यावर
बर ब